हॅलो. हा हा.
हां. मग ते हिवाड्यामध्ये काय त्या नदी वाहत नसेल ना, फक्त बर्फ जमाव होत असेल.
नाही नाही नाही अ बर्फ म्हणजे जम्मूला बर्फ पडते. मग ते टेम्परेचर मॅक्सिमम झिरोपर्यंत जातं वन पर्यंत जातं. हो.
अच्छा.
त्या आई नद्या मग त्याच्यामुळं वाहत राहतात. फक्त अ तिथं म्हणजे लगदा आणि श्रीनगरमध्ये ज्या हायत नद्या किंवा तलाव ते मोडतात. ते लदाखचा एक प्रसिद्ध अ झील आहे डल डल झील म्हणतात तिला डल, नाव आहे तिचं. श्रीनगरची. तर ते बऱ्याच आपले जेव नेवी मीच दिलेली आहे. त्यांच्या बऱ्याच कार्य गाण्याची शूट सिंगिंग होते. अ पिक्चर हाय सीनचं वगैरे ते आपलं एक गाणं आहे ना हा. काश्मीर कली मधलं एक गाणं, अ ते डेली इथं शूटिंग झालेलं आहे, भरपूर शूटिंग झाली. तर ती आणि खूप खूप मोठा तलाव आहे, हो डळजी तर तो पूर्ण गोठतो, तो पूर्ण गोठतो आणि त्या पूर्ण वेल्या बर्फावरती मुलं क्रिकेट खेळणार.
अच्छा.
हां.
बाकी जम्मूला बर्फ पडते, जम्मू पासून शंभर किलोमीटरच्या पुढं, श्रीनगरकडे गेले की तिथून पण सुरू होतो.
अच्छा.
च्या टेकड्यावरती पण अं हिवाळ्याच्या सीझनमध्ये एक मिनिटात तिथं बर्फ अं पडतो किंवा जमा होतो टेकडीवर.
अच्छा.
काय झालं तिकडं, तिकडं काय नाय. तू बी चल फिरायला पुण्याला.
इथं जवळ जवळ सिटी मेन सिटीमध्ये शनिवार वाडा हाय. अ पेशव्यांचा, पेशवे रात होते ना तिथं.
हा हा.
हां परत तिथं लाल महल हाय तिथं शाहिस्ताखान्याचे बोटं कापले होते शिवाजी महाराजांनी.
अच्छा.
ते जवळचये एकदम जवळ जवळ म्हणजे समोरा समोर ये रस्त्याच्या इकडे. हे शिवाजीम, शनिवारवाडा आणि रस्त्याच्या तिकडे लाल महल.
अच्छा.
आणि एक, त्यानंतर मग थोडं पुढे गेल्यानंतर, एक काय आपलं दगडू शेटच गणपती. ते
अस
आणि त्या
मग ते, ते कसं दगडू शेटच दगडू शेटचा गणपती म्हटलं तरी, माझं ते अ -मंदिराच -मंदिरासारखे वर्षभर
हा मंदिरेना दगडू शेठचं, मंदिर ये मंदिर.
अच्छा, म्हणजे ते- पाहिले गणपती ह
फक्त, गणपती जेव्हा बसतात ना तेव्हा ते म्हणजे लोक जास्त येतात ना, तर ती मूर्ती उचलून वेगळ्या ठिकाणी ठेवता आणि तेच फक्त मिरवणूक निघते ती वाढपो वापस मग ती परत मंदिरात येते.
अच्छा, म्हणजे मंदिरातलीच मूर्ती उचलून ठेवता ती बाहेर.
हा हा.
हं
दुसरी मूर्ती, दुसरी मूर्ती.
दुसरी मूर्तीि ठेवत असेतील कदाचित ते मी माझं एवढं ऑब्झर्वेशन नईये. मग ते काहीतरी दगडू शेट म्हणून हलवाई होता तर त्याचा मुलगा वारला होता तर त्याने ते गणपती पाण्यात एकुलता एक मुलगा होता त्याचा तो वारला होता तर त्याने ते तिथं गणपती बसवला होता न मंदिर, मंदिर बनवलं होतं म्हणून ते गणपती दगडू शेट हलवाई म्हणून प्रसिद्ध्यये ते मंदिर.
म मंदिर आधी आहे का? ह गणपतीच्या वेळेला गणपती बसवायचे ते आणि मग ते करता करता तो प्रसिद्ध झाला म्हणून मंदिर बांधल.
नाही त्याचा मुलगा वारला होता म्हणून त्याने मंदिर बनवलं आणि तिथं गणपती बसवला. गणपतीची मूर्ती आणून हे केलं. ती मूर्ती कस थोडीशी, खूप दिसायला छान ये ना? अ तर मग ते आणि मंदिर बी दिसायला व्यवस्थित ये. तर ते, त्याच मा नाव झालं आता मार्केटमध्ये.
मला वाटलं म्हटल ते मंडळच ये दुसरे बाकीच्या मंडळ मंडळ हो ते, थोडंस चांगलं असेल जुन मंडळ असेल. हा पुण्यासारखं मोठं शहर आहे मंदिर प्रसिद्ध झालं आणि त्यानंतर मंदिर बांधला बुवा असं मला
ते आणि विशे्ष करून ते ना अ मानाचे जे पाच गणपती ना, त्याच्यामध्ये दगडू शेट येत नाही. तरी दगडू शेठचं एवढं नाव आहे.
अच्छा, महाराष्ट्र म्हणजे जे जुने असतील पहिले एकदम त्यांना ऐतिहासिक
म्हणजे दीडशे दोनशे वर्षापूर्वीचे जे गणपती ना?
हम्म. अच्छा ते कोणते त मग? नाव काय त्यांचं?
ते नाव आता बरच आहे त्यांचे मला आठवत नाही आता. हे फडके वरचा गणपती.
अच्छा.
का. हा हा त्यांचे नाव नाही आठवत आता मला त्यांचे. हम्म बसराज.
अच्छा मग मानाचा म्हणजे मग त्यांना. ते पूर्ण अकरा दिवस बसत असतील आणि इथं असं. अं विसर्जनाच्या वेळेला पण ते जात असेल.
हा म्हणजे हा तिथं पूर्ण अकरा बारा दिवस सगळेच गणपती बसता मंडळातले सगळेच. सिटर मधले फक्त यांना मानाचा म्हणजे. त्यांच्या पाच पाच मिरवणूक पहिले असतात सुरुवातीला. मानाप्रमाणे आणि मग सहावा गणपती. दगडूशेटचा असतो.
अच्छा अच्छा म्हणजे मानाचा. मग हा म्हणजे आता मानाचा सहावा गणपती असंय.
हा. मग ते मिरवणुकीच्या दिवशी दिवसभर त्यांचा ढोल ताशे. पूर्ण मिरवणूक एकदम भारी असतं बघायला.
नाही म्हणजे मानाचे म्हटले म्हणजे कुठले. मिरवणुकीचा रूट एकच असतो एकाच ठिकाणी जाता का ते विसर्जन करायला.
हा एकाच ठिकाणी जाता सगळे. किंवा मिरवणूक घेऊन चल मग.
असे.
हा न नाही नदीमध्ये नाही नसतील करत ते. हो त्यांचं काही ते कारणात असेल तिथं करत असतील म्हणजे मी कधी बघितलं नाही कुठं. घेऊन जातात ती लोकं.
मानाचा आहे तर उत्साह.
सारस बागेत म्हणजे असं अं बसायला वगैरे छान आहे मगरी आहे तिथं. पाण्यामध्ये कमळ फुललेले पाण्यामध्ये परत कासवेत. खुप सारे कासव तर खूप आहे त्या पाण्यामध्ये. आणि तिथं मंदिर पण आहे एक छोटं ते नाही का मुंबई पुणे मुंबई मध्ये दाखवलंय पिक्चरामध्ये. सारसबागेचं मंदिर सारसबाग. दाखवलय त्यांनी हा. परत त्या सारसबागेच्या . एक लहान मुलांच ॲडव्हेंचर पार्क म्हणून आहे आरणेश्वर पार्क म्हणून. म्हणजे ते तिथं. ॲडव्हेंचरस छोटे मोठे ॲडव्हेंचर सारखे आहे तिथं. हा हे सगळं सिटी मध्येच आहे त्याच्या बाजूलाच पहा. आणि तिथं दगडूशेठच्या बाजूलाच तुळशीबाग म्हणून एरिया हाय लेडीजचा स्पेशल. लेडीजच शॉपिंगच असतं त्याच्यामध्ये सगळं . हा. आणि परत आली हाये. परत प्राणी संग्रहालय हाय कात्रजला.
म्हणजे अ काय म्हणतात ना त्याला. तिथं सगळे वाघ, हत्ती, साप, हरीण अस्वल सगळ्या प्रकारचे प्राणी हाय तिथं.
शोध
अ?
जु
हा झळ.
मा
त्या पण आम्ही दोन तीनदा जाऊन आलोय तिथं बी. परत मग इथं थोडस जर मग असं पन्नास किलोमीटर शंभर किलोमीटरच्या दाऱ्यामध्ये मग जेजू जेजुरीचा मंदिर आहे परत प्रति बालाजीचे मंदिर आहे. प्रती शिर्डीचं मंदिर आहे म्हणजे प्रत्येक कृती प्रॉपर त्या मंदिरासारखी त्या मूर्ती पण तशीच आहे किंवा त मंदिर भी तसंच बनवलय लगबग त्या मंदिरांसारखं परत इकडं लोणावळाबी जवळ हाय एक तास लागतो लोणावळ्याला जायला.
अच्छा.
हा. लवासा सिटी आहे फिरायला. याने बांधलेली अजित अजित दादाने.
ह लोक राहात असतील की
हा लोक राहतात ना तिथं.
अरे
लवासा सिटी मध्ये आणि ते हे पण हाय काय म्हणता वेट एन्जॉय अँन वेट अँन जाँय म्हणून पण हाय लोणावळ्याला. ती मुलांचं खेळायचं असतं वॉटर पार्क म्हणतो आपण हा. आणि असे छोटे मोठे रिझॉर्ट भरपूर आहे. आज तुम्ही एक दिवस म्हणून तिथे जाऊ शकता मुलांच्या तिथे बऱ्याच्या अँक्टिविटी असतात. छोट्या मोठ्या रेन डान्स असतो.
हे लवासा सिटी मध्ये अ फक्त ती सिटी बघायची का ती थ अजूनही एक स्पॉट आहे त कयला
अ स्पॉट्स म्हणजे तिथं ना असं लंडन टाईप घर बांधले त्यांनी नदीच्या काठावर. अ दिसायला खूप छान वाटतं. आणि ते जाता येताना मग धबधबे व असते ना ते रस्त्यावरन.
हा हा हा.
हा त्यामुळे ते छान वाटतं.
तु्हाला वादात सापड किती पण वाटलं ते पूर्ण अ शिक्स बंद पडले का काय म्हटलं
नाही नाही वादात म्हणजे ते कसं आहे यांनी बांधली ना ती शरद पवारांनी अजित दादा मध्ये सगळ्या जमिनी हडपून किंवा सामधामदंड भेद करून त्यांच्यामुळे ते वादात थोडं थोड्याप्रमाणात वादात सापडणारच आहे ते.
अच्छा तेच मला वाटल प्रोजेक्टच बंद झाला का काय.
फोन का.
प्रोजेक्ट प्रोजेक्ट बंद झाला बुवा असं वाटलं होतं मला.
नाही नाही म्हणजे प्रोजेक्ट मध्ये. अजून त्यांना बरंचस डेव्हलपमेंट करायचं होतं. पण ते पुढे काही झालं नाही. असं ते पण म्हणजे जेवढं झालंय, तेवढं बी पुरेसं आहे असं.
अच्छा अच्छा. शरद पवारांचा ड्रीम
हा आ.
तेच तेच शरद पवारांसाठी.
नांदेड सिटी म्हणून पण आहे ना त्यांचं चारशे साडेचारशे एकरमध्ये. प्रोजेक्ट मोठा हा पुणेलाच हाय.
मला नाव नांदेड का बरं ठेवलं त्यांनी.
काय माहित नांदेड सिटी का ठेवलंत.
नांदेड तर पहिलाच चाले महाराष्ट्र मधे.
ह म्हणजे त्या सोसायटीला नाव दिलंय त्यांनी ते.
ठीक आहे मी करतो मग.
हा चालेल चालेल रेस्ट करा, तुम्ही खेळून घ्या हम्म.
हो.